हॅलो
हम्म जरंगला आवाज बोल
आता किती राहिले य तुझ ह किती तास क राहिलेत आता याचे बावीस
पूर्ण हो काय काय होते आता
त फोटो बदलाला फाईल यार
प किती जा अभ्यास कर जरा रे ह्याच्या पुढे दिस ह्याच्या पुढे दुसरा काही तर हा
तर या पुुढे कायत दुसरा फोटो लावा लागतं काय किती वाटतंय असं आणि लवकर होत पण ना हेजा मायला निशन स बंद डिस्प्ले तर मला ते फोटोच पण सापडा फोटोच किलोमी बटरच्या ते मला वाटतेय ते ॲपलच दुसर बघतोय. बघावं लागत म हा आ तेच्यामध्ये दुसरं ऍप हाय कायतर फोटचे वेगळे कॉलचे वेगळे ते सपसून बघावं लागत सपसाना काय टाईम भेटणा झालाय काय करावं आणि काय नाइ
मी ते विचारल असच तर मला म्हणली मग अँप वर जास्त अस विषय कॉलवर बोलायचं नाइ म्हणली जास्त
हा हा म हे ना
हा तसं असतंय का?
ह म्हणजे सेव करून ठेवत्यात ऐ आय ला देत्यात. हे डाटा आपला सगळा हं कोणाला आपण ऐकत देऊ शकत. अ मग पैसे कसे देणार आपल्याले
म्हणजे प्रायव्हेट काय बोलायचं नाइ असलं
हम्म.
हम्म जे आपण काय असेल ते संभाषण आपलं आपलं सरपंच्यातल म्हणा लफड्याचं पण बोल तर काय प्रॉब्लेम नाइ.
होय काय लफड्याचा काय का होय
पण फक्त ती कसं होतं माहितीय काय ती म्हणत्यात ती गव्हर्मेंट
गव्हर्मेंट हा
तेजाविषयी काय बोलता येत नाइ
हा आ.
म लफड्याचं पण बोल तर चालतय आणि सगळ्याच बोलतर चालतय ते काय त्यांन काय सापडणार हाय काय अस आपण रेकॉर्ड फक्त राहणार तेच्या
अर काय लफड्याचं काय असतंय.
हम्म ना तेच दुसरं काय?
हम्म. झालं आज डोंगराच्या खाली
उमराजे गेला दिल्लीला आज
दिल्ली ला गेले का?
म्हणत होत रात्रीच दिल्लीला जायचं आता कुणीतर कार्यक्रम ठेव दिल्लीला, मुंबईला, पुण्याला धाराशिव ला मोठा कार्यक्रम ठेवलेल बोलावतील एकनाथ शिंदेला वग बोलावतील मग प्रवेश करतेल असा विषय राहण माणसांना गोळा करुन
हम्म.
हम्म.
कळत ना दणका दिल
कसलं बोलत होत.
हम्म कसलं बोलत
शंभर टक्के म्हटलं तर लोक शिव्या का नाइ त्याला
हा शंभर टक्के लोक साधाय
हम्म.
काय काय लोक लय कट्टर असते ते बेट्याच्या मी तर म्हणतो त्या नेत्यापेक्षा आम जनता कट्टर जास्त आहे.
कट्टर
हम् म्हणजे कट्टर कट्टर म्हणजे कट्टर माणूस कुठला पण उभा करा फक्त मतदान पक्षाला म्हणल की पक्षालाच. अशी माणसं लय आहेत. नेते मंडळी एवढं नाही. कधी भरवसा नाही कधी काय खरं नाही त्यांचं हम्म हो ते तर आहे.
हा आत्ता काय मंत्री पद देणारे का त्याला
काय करायच त्यांच्यात त्यांच्यात तेवढं असत आणि ह्याचा कधी नंबर लागायचा. पैशा तेवढा आपलं गेल बघ सगळे पेक्षा जास्त.
कशापैकी रे
पैसे म्हणजे सगळ्या पेक्षा जास्त घेईल. कारण एकट्यावरच होता ना पाच जणाच
हम् हम हा
हम्म ह
मता काही कैलास पाटील एकटे कोण बोल
मला ते पाच जणांचा काटा काढला असता ह्यान जर नाही म्हणलं असत तर, आठ घातली असल तुला जर यायचं नसल तर ह्या पाच जणाचे पैसे दे काय असेल ते नाहीतर तुतर येन एवढं पैशे घे. त्याशिवाय असं होत नसत. आपण म्हणत नाव का पार्टी तर दे णाय तर खाऊतर घाल.
हा हा हा तसं हच आहे या.
स्वतःतरी म्हला असल आपले विषय मिटला. म्हटलं तर आपल्या विष आऊघड असत कायत.
काय लस म्हटल्याला कोणवं आली गस संजा.
कैलास पाटील आता वाले म्हणजे हे आपलं आम जनता तेवढेच आपल्या एखादा नगरसेवक हा या. तेजे माणसा ते कटर दोन एखादा दुसरा एक दोन नगरसेवक वगैरे आपल्या घेऊन चलणार. मध्ये जेवढे नगरसेवक आलेत निवडून हा ते आपल्या येणार त्यांच्या बरोबर वगैरे आपलं असतण. त्यांना पण बोलून दाखवलं की पक्ष वाढवू असं करू तसं करू.
हा गजर वाढ द्याता पक्ष
एकट्यान काय वाढत असतय.
हे चल ना हे एवढी ताकत नाही जम
तला चांगला माणूस लागतय निभर पैसा लागते. हम म्हणला नायक ओमराज जिकड सत्ता आहे तिकडे काम होतेव काम होत नाही गेल्याशिवाय म्हणून चाललंय.
तर त्याच बिल सुद्धा निघू दिलं नाही बर त्याचे
हा मन साठी तर तिन तस केलं ना
आता काय म्हणते जेनतेला काय सांगितल अ किं बाबा कामासाठीच गेलं
हाच्या बोलून तर जावंच लागते तिका म्हणत्यां डायरेक्ट मी पैसे घेऊन गेलाव.
सती तर काय म्हण कोण म्हणणार का मी चोरी केली
आवगड हाय धंदा
हम्म करण्याच नाहि ना
नाही आले बाबा
केलता का नाही नाहीे तेला
नाही नाही तेंच भांडणच आहे आणि काय फोन करायचाय
उठले वाटत्ये की रात्री
हा होय रात्रीच केस केली वाटते रात्री केस किली वाटतेय
केस कील्याय
हा
केस केली म्हटल्यावर आवगड हाय की
दत्ता जाधव न काय तरी केली म्हण दाद्यावर हम्म
त्यांनी पण केले असेल ते तर काय गप बस्त्यात होय आणि बण तरयकला
हो कायच्या मायच जना घरातल्या घरात तरी
कस केस जात त भानगडत पडते ते बपू म्हन व वर्ष झालंय त्याच काय उकडलं नाही एवढी मोठी माणसा असून तुमचं काय बोल बोल होरणार आहे तुमचं बरं तुम्हाला यायला लागले तेवडं त्याच्याला मिटवायला फीटवायला काय नाही आप पळून खायं काम करत काय नसते एवढं त्याच्याला समजून करून काय तरी पण त्या भांगड्यात पडते ते लोक
ऑन द स्पॉट काय असेल ते निर्णय घेणे विषय संपलं
चार मानस बोलवलंना आपल्या काय असेल ते करून घ्या काय ते बांधा फिस असणार नाही कायस भांना मार का भांडण दुसर का अस
त का म्हणतो पाई क का कस पाहिल
हम्म.
ह हम्.
महाराज आमचे भाऊके बरे आहे हो सांगतय म सध्याच
तुमची भावकी
हम
हा हा तसं बरं आहे
काय म्हणत नाही ते कमी जास्त वगैरे अगर असा
तुला खवळीय माणसात भर राहायच तू
ह हा भावकी काय म आता शिधंगडं बोडबोड करतय दारू पिऊन वगैरे पण त्या पण काय म्हणत नाही मी सांगतो. त्यांनी एक दिवशी काहीतरी चंदूच्या पोराला लागला होता बडबड अकराला दारू पिऊन शांत नाही मी असन मी तसन नाही तुला सांगितलं म्हणल ना दोन कानाखाली लगवायचं म्हटलं कोणा काय बोलत नाही म्हटलं. ती काय दादा दादा म्हण कळल असं पहिला, कुठ ना तुम्ही पाणी देईल ना मला हिरीचं माझा बोर अस चलतय तस चलतय
ह
म्हणलं असल
ह् हम
काय बोलत ह
होड ना एल ना का फन प का
हम्म ते रे काही कळत नाही काय ते काय का नपाारवाखत
हम्पा काय आलं सगळे कळत असते पण कसं आहे समोरचा माणूस ऐकून घ्याय लागला लई जोर चढते ऐकून